नमस्कार नमस्कार.
बोला ह मी छान आहे. तुम्ही कशा आहेत?
मी पण मी पन छान आहे.
बरोबर काही नाही. असं जेवण जेवण बनवत होते.
काय बन काय बनवताय.
मी जेवणामध्ये लोक कोफ्ता बनवत होते.
अ आता रात्री रात्रीच खाण्यामध्ये
हो हो हो कारण तर ना आमच्या इथं लागतच म्हणजे चपाती भाजी वरण भात हे दोन्ही टाईम लागत.
हा आम्ही जा असध ना रात्री डाळच बनवत कधी डोकेची डाळ असते. कधी जास्त
अ आमच्याकडे तसं नाही आम्हाला ग्रेव वाल्या भाज्या लागतात संध्याकाळी.
हम् आणि ते ना आम्ही दुपारच्या वेळी ना हे सगळं बनवतो. तब मसाले सब्जी बनव त काही पण असे लो वी अस. बैंगण वांगी हे कााही पण मी बनवते पण मसाले वगैरे मी दुपारी खातो. रात्री नाही खात रात्री आमच. फक्त डाळच असते रोज
डाळ आणि चपाती
डाळ चपाती. भात पण नाही भात पण. कधी कधी? रोज नाहीय भाात.
दोन दोन टाईम म्हणजे म्हणजे वर्किंग असल्यामुळ
ह आम्ही भात नाही एक दिवशी दोन दिवशी. की नंतरच आम्ही भात बनवतो रोज रोज आम्ही भातच नाही बनवत. डाळ पण आम्ही चपाती सघच खात तो. पण मला भाकरी जात सगळ्यात जास्त मला भाकरीला आवडते.
ज्वारीची
ची बाकरी
हो हो बरोबर आहे पण तुम्हाला अशी मध्ये थापता येते का मोठी बनवता येते का हात
मोठी नाही मी बनवत, माझ्याकडून म ती तुटूनच जाती म्हणून मी ना छोटी म जास्त मोठी नाही करत म मीडियम साईज असते ना लहान असते ना मोठी असते मिडयम साईजची मी बनवते भाकरी.
अच्छा हा आवाज येत हो आ ता आला आला.
हम्म ते पता नाय काय कधी कधी ना नेटवर्क इशू हे हो होग्
होतो होतो होतो मग तुम्ही लौकि कोफ्ता बनवत
हा मी लौकि कोफ्ता बनवते. तर तुम्ही कसं बनवता?
आम्ही तर सिमपल लोकीला साफ करून घ्यायच ग्रेड करून घ्यायचं म्हणजे खिसून घ्यायचं त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं
अ हो का तु पाणी काढून टाक
काढून म्हणजे साईडला ठेवायचं, ते ग्रेव मध्ये टाकण्यासाठी म्हणजे समजा रस्सा रस्सा बनवायचा असतो ना पण त्याला बाइंडिंग करण्यासाठी परत बेसन युज करतो आम्ही. जस म्हणजे त्याची बाइंडिंग व्हावी बॉल्स बनावेत म्हणून मग त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा, ल मी बेसन जस बाइंडिंग होईल तस तस गोळे बनून घेतो आम्ही. आणि ते गोळे तळून घ्यायचे परत
हा आम्ही पण तसच बनवतो, पण काय आम्ही काय करत तो. ते पाणी नाय मी काढत त्या पाणी त्याचा मेना सगळं वेसन वेसून टाक
पण त्याच्यामध्ये नुसत मग त्याच्यामध्ये नुसतं बेसन बेसनच लाग त ना?
हा ते तर पण आमचं नाही होतसं ना तस नाही होत आमचं आम्ही त्यात ना वोवा टाक तो ववा टाकतो. आणि हे कायचं नाही टाक कतना लस अ कोतंबीर
मग तुमच्याकडी तीखट खात नाहीत का जास्त?
जास्त तिकट नाही खात. माझे छोटे छोटे मुलं अं बा मुलं आहेत ना. मग ते असं मला ब लत राहतात की काय बनवलंय मम्मा? हे काय बनवलेय? सगळं तिकट तिकट बनवलं. त्यांना ना पूर्ण फिकाट पाहिजे ना. पूर्ण फिक्क फिक
बरोबर मग त्याच्या त्यांच्यासोबत तुम्हाला ही फींक फिकं खायला लागत
हा आम आता सवय झाली ना.
बरोबर बरोबर. आमच्या इथं आमच्या इथे सगळे तिकट खातात. म्हणजे मला जस तिखट लागत तसं खातात. मग ती बॉल तळून घेतली की टोमॅटो आणि कांद्याची ग्रेवी बनवून घ्यायची. म्हणजे आधी तेलामध्ये परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये परत लसण आद अद्रक, जिरे, कोथिंबीर, त्याची ग्रेवी बनून आधी त्याला परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे लौकी मधलं पाणी काढलं असतय कदुमधलं ते टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये. छान ऊकळी आली कि मग ते बॉल सोडून द्यायचे त्याच्यामध्ये.
मी पण अस बणवून बनवून हा, मी पण अस ट्राय करणार बनवायच. हे म मला हे मला जास्त जास्त आव तुमच तुम्ही ज ते ना, ते मला लय आवडलं. मी पण असं बनवणार.
हो, नाही ट्राय करायचं. कारण ना कधीतरी तिखट खावं ना. मला तर सपक नाही
मला मला ना जास्त तिकट नाही आवडत मला. अ ठेचा मला लयी आवडतं भाकरी आणि
माझ्याकडे मी आजच बनवला ठेचा. म्हणजे माझा कसा असतो फक् च्या हिरव्या मिरच्या, जे लांब लांब येतात ना त्या, थोड्याश्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. जीर तेल लसण आणि कोथिंबीर टाकून वाटायच फक्त मीठ टाकून बाकी त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे नाही टाकत.
मला ना जास्त शेंगण्याचि लयी आवडती.
पण ते शेंगदाण्याच लवकर खराब होतं.
ते तर हाय लवकर खराब. मी काय करते जसं आज खायचंय ना आज आणि उद्या बाज हे दोन तीन दिवसाच मी बनवते. जास्त नाही मी बनवत. मग हे ना माझी पुराला लयी आवडत. ते. तर तो म्हणतोय मला ना मला रोज च हेच्या संगच मला चपाती पाहिजे मला सब्जी पाहिजेलंच नाही.
अच्छा अच्छा अच्छा अच्छ अच्छा. अ मी तर माझ्या आईकडे गेले होते, तिकडून मी एक डब्बा भरून आणलाय बनवून तिच्या हातचा. आता ते स्टो हा मी ते स्टोवर करून ठेवू लाग कारण तिच्या सारखा माझा नाही बनत.
ते तर हायच. आईचा खाण खूपच ना असे आठवते, मला
हा मग मी ना ति कधी पण मला गेली ना म्हण त तुला काय द्यायचं? तर मी म्हणत असते आधी ठेसा दे डबाभर. अ मग ते डबा मी स्टोर करते फ्रीज म ते जवा मला खायची इच्छा झाली की मी काढते, त्याच्यामध्ये थोडं दही टाकते. आणि म खाते. मग अशी मी एक एकच च पाती खाईन माझी मोठी असती चपाती.
माझी मी मला जास्ताना मोठी केली ना मी तर माझी ना तूट ते ती भाक री ना. तुम्ही कसं बनवता ती भाकरी? माझी कशान तुटती ती भाकरी? माझी कशास तुटती?
बरोबर बर बर बर.
तुम्ही मला सांगा की माझी कशी
नाही पण त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मळं पाहिजे जास्त जोर लावून तिंबावं लागतं ते पीठ. आता माझी न किती मोठा पॅन असू देत. माझी भाकरी न म्हणजे तुटत नाही. ज्वारीची असो, बाजरीची असो पण मी मक्याची कधी ट्राय केली नाही. पण म्हणतात, ना मकी की रोटी ओर सरसो का साग. कधी ट्राय नाही केलं. पण ऐकलय भरपर की, बहोत अच्छा लागताय म म्हण
हम मला येतय, आम्ही तर खूपच खातो ती मक्याची रोटी
कारण तिकडं थंडी खूप आहे ना.
हा मा तर थंडी थंडी पण जास्त होते, गरमी पण जास्त होते ना. आवडतच नाही, मला ना इथलाचा मोसम ना
हा हा हा हा
चे ग थंडी पण तेवढी
पाऊस नाहीय ना तिकडे जास्त, का? पाऊस पण आहे.
नाहीये पाऊस नसत इथ जास्त मी लेट म्हटना, हे होतं मला की कधी येणार पाऊस, कधी येणार पाऊस मी हेच म्हणत मी मला ना आवडतय पाऊस. पण जास्त आवडते पाऊस, पण हम्म! हिथं होत नाही जास्त पाऊस.
अ शावर खालीच पाऊस पडायला म्हणायचं, काम आय.
ते तरं हाय! अ
ट्राय करा एकदास सगळ्यांना मुलांना पण आवडेल फक्त थोड तिकटचं प्रमाण कमी करायचं. मग तो बनून जाईल तसा पण ना बेसन जास्त नाही घालायचं, म्हणजे एक एकदम फ्लफी एकदम अे मऊ मऊ होतात ते कोफते अशे दाबले कि त्याच्यातून रस निघावा असं बाहेर.
मी बनवला असच बनवणार परत मला लागलं ना की कमी वि मी तुम्हाला परत मी कॉल करेन की मला परत सांगा की कसं बनवतात मग मी तुमचा फोन साईड ला ठेवन आणि तिथ साईडला मी बनवत जाईन.
नक्की नक्की नक्की नक्की सांगेल मी. बाकी निवांत सगळं जेवण बनलं तुमच संध्याकाळचं संध्याकाळचं.
संध्याकाळच तेच मी म्हणते, ना तुमचे जास्त ना डाळच बनते डाळ आता ठेवलीय. ती अ लोक की टाकून लोक की ना मुलं खा खात नाहीत अशी. मंग मी काय करते डाळ, हा सही हे अ मंग मी पण ना. ते दातच टाकून बनवत लोकी फोडणी द्यायची कांद्याची हा कांदा, लसण, हिरवी मिरची, कोथंबीर, कोथंबीर मुल तर असे आसतात, ना ते साईटला काढून ठेवतात. कोथंबीर साईड ला काढलं हरी मिरची साईडला काढलं हा असंच करतात, का माझी छोटी मुलगी ना ती करते अशी. तिला क कशातच म कांदा नाही पाहिजेल. कशातच कांदा नाही पाहिजे, तिला दिस कांदा मी टाकले मग सगळं काढून टाकते, टेस्ट येत नाही, मग हा ते तर हाय, मग मी काय करते, तुला काय करायचंय ते कर, मी तर टाकणारच. ती मां मला ना अस ना राग दाखवेल, हे काय केलं, हे काय केलंय.
बरोबर, तेच तर ना पण ना सवय तर लावली पाहिजे मुलांना सगळं खायची. परत
मी हेच काल हा, मी म तीला हेच सांगते म सगळं खायचं असत. सगळ्यात काय ना काहीतरी ना, पौष्टिक अस सगळं खाणं पौष्टिक अस सगळं खायचं. पण ती ऐकत तच नाही ना, ती लई छोटीय ना अजून. ती साडेचार वर्षाची. तिन मा तीला अभ्यासत करताय ती अभ्यास पण तिला अशी हात जोडायला लागतं काल का कार, कार पण ती करणारच नाही.
नाही लहानचय ना मग, कशाला उगी चच, तुम्ही एकदा करून बघा, आणि मग तिला खाऊ घाला. बघा तिला आवडेल.
ह मी करण, मी असंच करणार आता ना.
हम्म, कारण तर एक नवीन नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे, पोरांना तेवढंच,
हम् त्याला आवडतं ना नवीन - नवीन, ते सारखं- सारखं तेच खाल ना पण त्याला पण आवड
हा मग तेच तर ना, आता खूप गरमी असेल ना तिकडे? अशा वातावरणात तर ना जेवण पण जात नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी मसाले दार छान केलं तर कमीत कमी, थोडं फार तर जेवण जातं असं
माझे माझा मोठा मुलगाय तो, जास्त ना चटकेदार ना अस ना त्याला सगळं अ पाहिजे नास्तं की मसालेदार खाण् जेवायला असायला पाहिजे. त्याला दाळभात खूप आवड त्याला दालभात, वरणभात, त्याला खूप जा खूप आवडते त्याला. वरण भात असेल तर, त्याला मटकी मटकीची भाजी मी का मी परवा ना मटकीची भाजी केलेली
हम्म. आपण ना आ आपण ना नेक्स्ट कॉल वर बोलू, आ तुमच्याशी बोलून खूप छान न वाटलं.
मला पण मला
ठीकय, चालतय ठेवते मग आ ओके, हा.